हॅलो? हा बोल म्हटलं उचलते की नाही.
उचलते हे आलेले मध्ये
हम्म त्याला उचला ना लगेच उचला नाही. की पटकन कट पण होत.
हा लगेच कटपण होतं. म्हणून हिला बोलली जा नाही. तर आवाज करशील ह अगं मी विचारलं हो आ झालं अभ्यास करते बसलेली. बघू दे ते पाहा ते पण आलेत.
तिचाही आणि माझा पण नाही. मला लक्षातच नाही आला पटकन विचारायचं
नाही मी तिला केलेल. ना रेसिपी साठी विचारायला तर तिने सांगितलं. तर ती बोलते. की अंग पूर्ण पाच जणी म्हणजे म्हणजे पाच जणीना कॉल करतो ना! त्या पाच जणीचे आपले पाच कॉल म्हणजे आपले जे कॉल होतात. त्या असे धरून एकूण एकशे ऐशी व्हायला पाहीजे. एकी बरोबर एकशे ऐशी नाय म्हणजे तुझे माझे मिक्स करून करून नाही. एकशे ऐंशी
आता मला बोलते की रुपाली बोलतेय तू बोलते तू काय रुपालीला सांगितलं. की प्रत्येकीने प्रत्येकीचे एकशे ऐंशी ऐंशी म्हणजे असं नाही. बोलली मी ते मी म्हटल सगळीकडून कन्फ्युजिंग आहे. जे होईल जेवढं चालू असेल तेवढं. आम्ही करू मग होऊन जाईल
त मी बोलली की मी माझ मत होत. की प्रत्येकीचे सेपरेट आहे. तू बोललीस की हे आपल्या दोघींची मिलून आहे. ऐकशे ऐशी असं तर ती बोलते. का तस नाही अगं हा ते ते सगळ्यांच मिलून बोलते. तुम्ही पाच जणी असा तिघी जणी अस त्यांच मिलून एकशे ऐंशी तर म्हटलं हा कां आहे तर तू बोलते. तुम्ही अजून एवढे कन्फ्युज आता अजून एक मीटिंग करायला लागेल. कॉल वर
आता नाही. माझं केन
आता मला समजलं! आणि ते पण विचारलं. तिला म्हटलं कॉल लावले. ते हे नाही झाले. ड्युरेशनच नई दाखवत ए... हा, तर ती बोलते त्यांनी मग एवढे कॉल लावलेत तर म्हटलं... अगं रिसीव तर लाव तर मला रिसिव्ह करायलाच येत नव्हतं... मग ते पूर्ण प्लेन दिसतं ड्युरेशन तर बोलते जोपर्यत तुझ ऐंशी नई होत... म्हणजे तो असा नाई पाचच कॉल, आता बोलते माझंच झाले पाच पाच कॉल मध्ये, पण तुमचे जोपर्यत एकशे ऐशी मिनिट्स होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला करावेच लागतील... तेव्हा तिथे येतं, पण हा... तं... असं बोलते ती, बोलते कर तू, त्यांना पण सांग करायला, म्हणजे त्याचे ॲटलिस्ट... पाच होऊन जाऊ देत, ते काय त्यांच्या ह्याच्यात जाणार नाय. मग बोलते, ड्युरेशन दिसत असेल, तर मग ते येतील तुझ्या ह्याच्यात... इफेक्टिव्ह कॉल मध्ये, म्हणजे किती
हा हा, नाई आता... म... म एक्स्ट्रा करू शकतो का? म्हणजे, पाचच्या वर एक्स्ट्रा करू शकतो
हा... आपले जर ते झालेच नाही येत ना... आता माझे पण तीन काय तरी झाले नाहीत, तर मी एक्स्ट्रा अजून एखादा करू शकते... हा, दोघींचे झाले नाही, ते माझे तीन ब्ल... ब्लँक दाखव
हा... नाई माझे झाले. हा, तुझे म्हणजे, माझे तुझ्याकडून जे आले, ते झाले नाहीत. नाई... माझं पण सकाळी मी तुला नाई केला की रिसीव्ह नाई झाला, सकाळी का काल केलेला बघ. तो रिसिव्ह नाही झाला बघ एक... हा एक असेल... हा मग तुझे, दोन का तीन राहिलेत ना मग?
हा तू लावत होती... मला येतच नव्हतं, असं काहीतरी का असं हं... हा मग, सकाळचा आणि तेव्हाचे दोन राहिले. मग असं, एक दोन कॉल आपण करून टाकू... मी एक करते, तू एक कर... मग बघुयात आपण किती झाले ते होत आहेत ते... आणि, ते श्रुती बरोबरचे तुझे कव्हर झालेले हेत. असं करूया... हा. मग काय केलं जेवायला?
मी पण, मी बोलली न तुला... नाई मि... मिरची करत होती पण आता मला भरायचा कंटाळा आला आता... करते टोमॅटोची चटणी करते नं आमटी करते.
हा, न्हाई, मी विचारलं तिला... ती म्हणते बटाट्याची भाजी कर आणि- नी मग नंतर त्याच्यामध्ये अं... त्यामध्ये टाकतं, बोलते... थोडसं असं तिखटपणा नाई वाटत तर त्यामुळे बटाट्याची भाजी एवढी हे नसते ना तिखट... थोेडी गोडच लागतात म्हणजे राहू दे... माझ्या पद्धतीने, जे नेहमी करतो... मिरची मध्ये तीच करते मी आता. बोलते तीच कर नाय तर... जिजुंना नाई आवडणार बोलते, नाई तर... पचपचित लागेल. बोलते, माझ्या नवऱ्याला काय पण त्यांना थोडं तिखट लागतं, असं जास्त नाई, आता खूप कमी च्या आधी खूप लागायचं असं, तर आता, म्हणजे खूप कमी झालं. मी माझ्या तिकडं होतच नव्हतं. तिखट असं, तर हितं आल्यापासून मला तिकडे यायला
हॅलो. हॅलो.
हॅलो, हा येतोय. तेव्हा तर, मग ते आता, एकदम मळमळीत लागतं तिकडं केली की, अं म्हडून मग मला
अगं... मला आता आमच्या घरी हा आता आमच्या घरी तिखट व्हायचं ना... तर हितं आल्यावर एकदम कमी आणि मग आता नॉनव्हेज पण मी कमी केले, आणि तिखट पण अगं कमी केलं. आणि मला तिखटच नई जात. आता त्या दिवशी आम्ही वगैरे ह्यांनी रेसिपी केली त्यांना तिकट कमी झालं उलट मला तिकट लागायला लागलं माझ्या डोळ्यातून पाणी आलंय. इतकं तिखट लागायला लागलं मला मला जास्त जमतच ना आता तिखट आणि हिकडे म्हणजे कमी होतं ना. तर मला जमतच नाही तिकट अन नॉनव्हेज पण कमी केलंय मी.
हां.
नाही तर नाही म्हणजे असं नाही का पाहिजेच असं नाही केलं तरीच काही नाही प्रॉब्लेम.
हो ना. तुमच तुला आता ती सवय झाले ना तस मला तिथे ह माहेरी एवढं होतच नव्हतं कुमेरीला कुठे एवढं राहयच. अ कधीतरी वाराला किंवा रविवारी वगैरे क्वचित व्हायच इ ते वाराला नॉनव्हेज किंवा भा
अरे बापरे मम्मी पप्पा तुझे खात नाही का मा
खातात नाही खातात पण कस ते चौघच पडायचं पण एवढं नाही ना आनल तरी चिकन वगैरे आल तर इथे मच्छ हा आणि इथे पनवेला आल्यापासून तर मच्छी वगैरेच भरपूर म्हणजे दर आठवडाला मच्छी.
प्रत्येक आठवड्या वर रविवारी ती फ्रेश भेटते ना.
हा फ्रेश भेटत हा.
हम्म मग रविवारी ते जातातच, घेऊन येतात, त्यांना मच्छीच लागते. मग त्यामध्ये मच्छी जास्त होते, मटण कमी होतं.
पण फीश तर कमीच म्हणजे आणलं ना तर समजा आणतात सोमवारी वगैरे पण यांना पार्थ त्यांना आता आता लहान होतं तेव्हा खायचं पण आता त्याला चव समजते काय त्याला वास देतो काय माहित आणि ते तर नाही. मग मलाच खाय लागत मग मीच सोडून मग सोडून म्हणजे मला ते बनवा मग ते एकटीच एवढं खा, आता ते आणलं तरी तरी पण ती चार पाच पीस तर म म अ चार पाच पीस कोण आणणार आणि मग जास्त नाही जात जास्त कमीच केले आता, आता मम्मी पप्पा कुठे असतात मग?
ते इकडे आहेत खांदा कॉलनीमध्ये.
हा म्हणजे तुझ्यापासून जवळ आहेत की लांब आहेत?
नाही चालत अर्धा तास जातो म्हणजे मधूनच आहे रोड पण भरपूर भरपूर लांब आहे तसं, म्हणजे गाडीवर पण जातात पंधरा मिनिटांत म्हणजे हायवे क्रॉस करून मग पुढे आहे.
हा मग कुंभ वेलला जातच नाही का तु?
जाते त्यात आता मे महिन्यात होते ना तिकडेच सुट्टी होते तर मग गेले ना तिकडे राहायला ह मम्मी गेल्यावर तिकडं तर इथे मी जातच नाही मरुदे इथल्या इथे काय जायचं त्यात.
हो ना.
वस्तीला पण नाही मी तसे पण कधी झाले तर गेले नाही तर नाहीच कधी गेलेले आता हा
हा हा हा हो ते मुलीला हे करायला.
हा नाही तिचं वर्क फ्रॉम होमच झालंय काहीतरी? तर मम्मी वगैरे आत्ता आली.
हम्म हम्म हम्म. ती कितवीला आहे मग त्यांची मुलगी. हो का? मग त्यांचं अरे वा हो काय हा. एकाच स्कूलमध्ये आहेत की वेगवेगळ्या?
नाही तिला महात्मानं टाकलंय डायरेक्ट ऍडमिशन घेतलं ह ते हा दहावी. दहावी पर्यंत बघायला नको डोनेशन भर
रयत किती
जास्त. म हिला म हा यायला आता पुढच्या वर्षी बघू तसं पण. अ स्वतःचं हे असल्यावर मग समज कुठे घ्यायचंय न स्कूल पण एवढं लांब म झालं असतं म आता तिकडेच म झालंय आमचं. मग तिकडचे स्कूल बघू. थोडंफार बरं पडतं ना जवळ असल्यावर.
आता किती वाजता जेवणार?
आता जेऊ आम्ही. साडेआठ साडेआठ होतील. आज ते लवकर आलेत ना!
मला आता सगळे असल्यावर आम्हाला, आम्ही नऊ वाजता म्हणजे नऊ वाजता जेवतोच आम्ही. आता कोण नसतं म त्यांना लेट होतं बंद करायला आता कालच मला दहा वाजले जेवता. म भांडी घासता घासता अकरा.
हो आम्हाला पण काल. त्यांनी हे आणलेलं मटण. वाटण वगैरे सगळंच करायच होतं आपला कॉल झाल्यानंतर मग. त्याचा अभ्यास राहीला थोडासा. त्याला म्हणलं जावुन कर म तिकडं. जा बोलते मग. ते येईपर्यंत वाटण भाजून घेतलं इकडे भात लावलं. म मटन कुक.. करलाच लावुन टाकलं. कंटाळा येतो करायला किती करून. तरी पण नॉनव्हेज असल्यावरच जास्त लागत मला. भाज्यांना नाही जास्त लागत
मी पण ना. घेत आमच्या आई अगं मी मी जेवढं वापरते म्हणजे मी थोडंस तर मी किती पुरवते. पण आमच्या आई एवढ्या वापरत. त्यांना. त्यांना जाम लावत. आता त्यादिवशी या वारीला जाणार होत तर मी भाकरी केल्या तर त्यांनी भाजी घातली. तर मी आदल्यादिवशी वाटण करून ठेवलंल. आता मी बघते तर पूर्ण अर्धा ड्बा टाकलेला आणि ती भाजी पण एवढी म्हणजे मी जर भाकरीबरोबर खाल्ली ना नंतर सगळी. झाल्यावर माझं. ते भाजी हा नुसतं वाटण. ते वेगळेच लागतं
हा मला पण नाही आवडतं. वाटण्याची वगैरे भाजी केली मी थोडसंच खाते सर्प तळ्यामध्ये नाहीतर हो मी एकद मुगाच्या मटकीेच्या भाजीला तर टाकतच नाही.
नाही मी पण नाही आणि ती जर आपण नुसत वाफेवर जरी तू केलीस ना म्हणजे मी कर कुकरला लावते कधी. पण नाही पण नुसती कढाईत वगैरे तरी वाफ
हा मग ती मस्त होते. पण ती दाताला थोडीशी सुकी सुकी लागते म्हणुन मी आता कुकरला करते. अ म थोडस अस पाणी टाकते. जास्त घट्ट म ती जशी होते ना रस्सा रस्सा बर वाटत बघ
हम्म. ही खाते का भाज्या वगैरे सार. सेम ह. का बाच कधी होणार का असं मी टीचरांना थोडं ओर डून. भेंड्या वगैरे आता आता न्यायला लागला टीचरांना सांगून सांगून भेंडे आता आज पावभाजी पाहिजे होती त्याला. पावभाजी दिली. मला बोलतो वास तर चांगला येतो. पण पावभाजीच्या नावाने भाज्या नाही ना टाकल्यास म्हणतो त्याच्यात. आता पाव भाजी भाजी नाही आहे मग काय आहे
नुसते मसाला देईल का
बघ तर पण मग अगं अन त्यात काय झालं, माझ्याकडून घाई घाई झाली. तर ती व्यवस्थित स्मॅश नाही झाली, तशा भाज्या दिसत होत्या. स्मॅश व्हायला लागते ना, व्यवस्थित हा. तर ती व्यवस्थित स्मॅश नाही झाली माझ्याकडून. तर त्याला वाटलं का, नुसती भाजी करून दिली म्हणून. अन त्यात अचानक ठरलं माझं काय करायचं? तर कोण नाही म्हणून, मी घाट घातला तरी. नाही तर असलं ना कोण, मला ती भाकरी भाजीच परवडते. कुठे पावभाजी करा, ते वडापा. हा मग. हम्.
ही तशी अगं, भाज्याच नाही खायला मागतं मला अजून. तरी हे ना होतं बघू थोडं थोडं सवय लावायला लागेल, पण नाहीच गं दिली तरी ना टिफिन मधून निस्ती भाकरी खाऊन आली, भाजी तशीच ठेवते. मग एक दिवस असं एकदा दोनदा दिलेली, मटकीची भाजी म्हण तर सुकी नाही होते ना, तेवढेच सवय होईल.
मी त्या दिवशी मटकीची केली तर सुक की केली पार्थला. म्हणजे मी त्या दिवशी जरा ओ हे करून अं आपली उसळ कशी करतात सुकी ड्राय तर मी जरा असे उकळून घेते. त्यातले थोडीशी मटकी ह्याला ठेवून, दुसऱ्या दिवशी मी आपले त्याला अशे सुक्या भाज्या आवडतात, अशा ओल्या भाज्या नाही खायला मागत. म्हणजे सांडतय किंवा हात हे होतात, माखतात. खराब होतात ना, तर मग नाही न्ह्यायला मागत. हा. तर मग दिली तर ते, भाकरीच खाऊन आला. मला म्हणतो भाजी खाल्ली मम्मी, पण बेल वाजली. पण भाकरी पूर्ण संपवली आणि भाजी नुसती, भाजी तशीच ठेवून आला. मी म्हणलं, थांब आता टीचरांनाच नाव सांगते.
आसंच.
हम्म. आणि पालेभाज्या तर आजिबातच नाही अगं.
मी पण मग, पराठा करून द्यायला लागतो हिला. त्या दिवशी पण, पालकचा पराठा दिला. हा, पालकचा पराठा. त्यात भाजी टाकलेलीस ना तू? अगं म्हटलं मग काय टाकू? मेथीचा पराठा दिला तर. भाजी होती, मग थो एक खाल्ला. छोटे छोटे दोन दिलेले, एक खाल्ला एक तसंच आणलं त्यानी आणि त्यात बारीक बारीक तुकडे केलेले त्याचे. तर रस्से विचित्रं. सॉस घेतंय, आता दही त सध्या थंड आहे ना, गर्मीचं द्यायची दही आणि पराठा. आता म्हंटलं गार पण जास्त वाटेल ना, परत व्हायचा त्रास. म्हणून आता कधी कधी दही देते, कधी कधी सॉस देते.
ह्याला सॉस, ह्याला पण सॉसेस दही त्याला आवडतं मग त्याला ते साबुदाणे वडे वगैरे असेल ना, तर दही आवडतं. ते मी आपल्या पराठेबरोबर, आपल्याला कसं बोलली दही खा म्हणजे चांगलं अ ल बर्या, बरे लागतात ना. सारखं पण सॉस, पण नको बोलतो मला नाही आवडत ते.
ढकल, हम. आई माझी ढकल, हा. ढकल. हो, मान्सून काय? कोणी आलं गे